हॅलो हॅलो हा जेव ना झाले? तुम्ही आता आले का?
काय केला आज
आवाज कोणी उऊन हॅलो हा बोला
हा म्हणला काय आज मेनू
मेनू आज काही नाही आज उपवास आहे दोघांचा बी शनिवार आहे शेठचा आमची शिवरात्री आहे आज काही मेनू घेनू काही नाही आहे. आज शनिवार आहे त्यांचा महेश शिवरात्री
मी कामावर गेलतो त्या मलाच माहीत नाही.
हा शनिवार आहे तुम्ही कामावर गेले होते म्हणून माहित नाही का कोनास सुट्टी नव्हती का तुमची
नाही नाही काम होतं..
हं गेलं होते का? का बरं काय झालं होतं पूजेला काय दाव... खने नलो
अहो, ते... तिला आहे ना चक्कर यायची गोळी घेऊन पण बीपी ची.
हं मग?
मग त्यांना असं गर-गरल्या सारखं वाटत होत.
हां हां
तर मग दावाखान्यात जाऊन येऊ एकदा चेक करून येऊ.
हां हां हां. मग गेले होते काय म्हणे डॉक्टर?
आं?
गेले होते का मग दवाखान्यात?
हा जाऊन आलो कालच गोळ्या दिल्यात.. हंद पाच दिवसा.. पाच दिवसाच्या गोळ्या
काही सांगितलं नाही का बरं होते म्हणून?
नाही, नाही काही नाही नॉर्मल आहे सगळं नॉर्मल होतं बी... वगैरे सर्व नॉर्मल होतं.
हं हं हं
बोलले नाही ते फक्त गोळ्या दिल्या त्यांनी.
बरोबर.... हं
ते अचानक.. ते असं गर-गरल्यासारखं झोपेत-झोपाय... मुळे लते जाऊन येऊ म्हणे..
हां बरोबर आहे, हां हां. ‌
तिला नाशिकलाच म्हणलं चल जाऊन येऊ. नलोर म
हां बर.. हं.. हा नाही आपल्या इकडं बरं आहे ना मग. काही कसं वाटलं तर, हां आपल्या इकडं अजून काही दुखाव झालात आपल्याकडं दाख - होता येत ना तिकड हां तीकडा दाखवा म तिकडची दवाई -
होय डॉ - वेगळं असं तेव्हा पण हे झालं तेव्हा तेव्हा हा होईन होईन म्हणल्या! कुठं झालं काहीच झालं नाही.
काहीच नाही झालं मग तेच ना आता वापस तिथं पोटात दुख -
हां ते आता यानी त्या दिवशी गोण्या उचलल्या ना ते नाही. त्या गोण्या हलवलं नाही यांनी!
हाव ना! हां हा लय बदमाश झालाय!
ननमाश -
हा लय बदमाश आहे. हॅलो काय करते पूज- जा पूजी काय करते दुधू मग पूजीले पूजी पूजीला मग दुधू दे दुधू दे मग पूजीले पूजीला म्हणा दुधू दे दुधू दे! दु दे दुधु दे म्हणा. दुधु पूजेला मना जेवला!
अरे आवाज तर काड?
हो खुश!
बोल ना जेवण केलं म्हण ना, तू काय करते म्हण!
आ खुश अ हाव. जेवलात. तू काय जेवल हाव काय जेवलं बेटा तू दाळ पेटीस खाल्ल अ काय खाल्ल! का, अय,
ब अ अस उड्या नको मारू! बॉल आहेत.
एक अ शिवाज,
दराख,
हा, हॅलो.
ते काय करते च चपटाबाई काय करते. छोटी,
खादी बरा.
कायचा पराठा खाती आहे ग बा्पा आज आलू आलूचे पराठे केले का तुया मम्मी न. ह बस, तुई मम्मी कधी पनीरची भाजी, कधी आलू पराठे बर तुला काय काय करून खाऊ घालते ना आम्हाला काहीच नाही करून खाऊ घालत तुई मम्मी. का-का,
हा,
तुझी मम्मी तुझी मम्मी तुला बरं काय काही करू. खाऊ घालते म्हटलं आम्हाला तर काहीच नाही. करून खाऊ घाल तुझी मम्मी. खोट बोलती काय विचारवर तुझी मम्मी तुझी मम्मी. डायरेक्ट म्हण मला येत नाही मला येत. नाहीई बस हेच म्हणती तुझी मम्मी,
ह
हम् हम
खास
झाज
मावशीी अर्दब आणि
अ अ अ बोलताय बोल बोलताय नाही तुला काय?
पल्योद
अ का बिर्याणी आम्ही नाही खात बिर्याणी फिर्याणी आम्हाला नाही पाहिजे ते, आम्हाला आलू पराठे वगैरे खाऊ नाही घालत त मम्मी पनीरची भाजी नाही खाऊ घालत हो मम्मी म हमं घेऊन दला तुमच्या जव
हा झालं बोल ना तुझं
म्हणते की आम्ही राधा मावशीला बिर्याणी खऊ घातली. मी म्हला राधा मावशीने बिर्या बिर्याणी खाऊ घातली म्हणते, इतकी बदमास आहे, म्हटलं त मम्मी आम्हाला तर कधी काही खाऊन नाही घालत, त्यां आम्ही राा मावशीला खाऊात म्हणते बिर्याणी राधा मावशीील सांगा लागेल. किथे म्हणते आम्ही ना बिर्याणी खाऊ घातली तू
हम
हा हॉटेल ला खऊ घ ले घर गेलते ब ना
ह राधा मावशी म्हणेनय बर आहे बनील
हम्म
झाले तुमचे पूर्ण झाले,
पूर्ण तुमच्या भावाचे कालपसून आलय ना पूजेच्या ज लावा. तिथ लागतच नव्हते लागतच नव्हते मग आता लावला तर लागून गेला अ लखनच्या बायकोना बी केला म्हणते तर लखनच्या बायकोच्या लावला पण तिा खून्य राहिल तिथं हे बी राखून राहिलं कि ति सबमिट केलेलं आहे म्हणून
र रिचार्ज रे रेंजचा प्रॉब्लम होत
नाही ते म्हणते अजून ते जे फॉर्म भरले आणि त्यांना ते सबमिट नाही केला की काय असं म्हणून राहिले
हम्म
अ लखनचा हे वैशु लखनना तर केलाच नाही लखन तर काही कामाच नाही लकांना तर भरलंच नाही ते वैशूर सांगितलं होत ह
आं कामगेल कामगगेला तुमचा काय कर ब ना
तो कामावर बी गेला असल ना दर्शन तरी बी भरणार नाही आणि त्याच्यानंतर काय म्हणतात त्याला एवढा वेळ थोडी बा टाई बा करायला टाईम आहे तो आपण असं बोलला हवं तर काय काम आहे ते विचारते मग आपण म्हणा असं असत तर मग ते राहू दे मग मी नंतर लावीन असं म्हणते. नंतरच तर न नंतरच नंतरच होऊन जात. ते मग नंतरच कधी चालूच स् होत म्हणजे नंतर नंतर असून जाते अ ह ह एक मिनिट बोलायचं तर जाऊ दे पण आपल्याशी तो काय पण मी लावा ना तो तर लावतच नाही समजा आपण पण लावला ना आपल्याला विचार काय काम आहे? आपण म्हणा हे असं तस तर मग म्हणते ठीक आहे मग मी तर लावीन तो हा अशांध नंतर लावीन म्हणजे मग काही लावायचा पण तास नसते मग नंतर आपण वाटतच पाच बसानंतर हम्म उभेसण्यानंतर वाटच पाच बसा कामाच नाझ आहे. हम हा बांधायचं हा चालू आहे ना चालू केलं पाय घे भरले. तर हा काय घे भरले चालूच आहे मानगा ते पोरीवाले यायचं म्हणताय ना पाहालाय मग पोरी पक्कच करायचं आहे ते
हम्म हम्
हम्म म्हनून म हे म दिवाळी नंतर काढू लग्नाची तारीख नोव्हेंबर महिन्यात काढू तारीख, निघली तर नाही तर मग डिसेंबर महिन्यात
हा नोव्हेंबर, डिसेंबर
मग तेच ये जा तुम्ही
हो येवू ना
हा पहिलेच आहे जा
दोन दिवस पाहि नाही दोन दिवस पहिले मग याला सोडून देतो.
पा सहा दिवस लागती इथं हे देव कार्य मग इथून खबरानपूर लग्नाले लग्न करून आले. की मग एक दिवस आराम मग रिसेप्शन मग गोंधळ
बाघू बाबू
म
म्हणजे लग्न झाल्यावर तीन दिवस. लग्नाच्या आदी पाच दिवस हम्म
लग्नाच्या पहिले दोन दिवस, मग लग्न झाल्यावर चार दिवस अजून
च मगच गर म आलं दोन दिवस परत चार दिवस.
हम्म.
बर चांगलं बरं जाऊ.
हम्
तेवढं नाही तर होऊन जात ते आजकाल पोर.
मग नाही त्या त्यांचेच तिचे तिच्या नात्यातलंच आहे. ना हम
राहेल भा-
हम्म हम्म.
ण पोरी नाही अस तस पोरगा असच पाहिजेल, तेच पाहिजेल तेच
आपलं बी काही दहावी शिकलेलं आहे. ह मग पुढं काही एवढं म्हणून काय करणार?
आपलं घरचं स्वतःच हे आहेच ना.
हा म्हणून मग ते तिथलेच आहे नात्यातलेच आहे. ते तयार आहे द्यायले सर्व हे करायला तयार आहे. मग कशाला म्हणते
हा ते तयार आहे द्यायने मग कशाला टेन्शन घ्यायचं
तरी अजून एक दीड महिना जाईल ना
हा हे काम झालं की मग का उभं तेथ तयारही याल कधी बी पण आपलं काम काढून ठेवलंय ना
हम्म ह तेतायल ब कामता आहे
ठेवलेला हाय म्हणून
हम्म
कटला पण नाही चालू आहे मला वाटलं कटलाच काय हा वांधा नाही प मी दोन मिनिटांनी करते लागलच हा दोन दोन मिनट हेिकून तुमचं चाललंय कामावर
वय
जेवण करताय का स्यंपाक करती आहे का ती बंधन ठीक आहे पण दिले म्हना नंतर मी लाट मी ना तर तेव्हा उचल जा म्ह ना
हो सांगतो मी तुला
मग ते कालसारखं मग अजून उचलणार
नाही नाही बस
आता जर उचलला नाही तर अजून राहून जाईल
नाही नाही सांगतो मी तुला
ठीक ये हां